हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा येतो ना आवाज आवाज येतो ना पहिला तेच प्रश्न विचारायचा लागाय लागलेस. सगळ्यांना आवाज पहिला येतोय का म्हणून वातावरणामुळे.
हो होय आवाज होय होय आवाजच येत नाही दे .
एक-एकदा हा सुरू आ म दर म एक-एकदा मला वाटतं त्या आवाज रिंगचा सुद्धा आवाज होई नाआवाज येईना झाला येतात ना. . तर डायरेक्ट वसतो हा हा तेच का तेच तेच व्हाय लागलेय.
चालते मग तुमचं कसं करता तुम्ही काय ते
अ काय म्हटलंसा?
तुम्ही तुम्ही कसं करता ते खेकड्याची आमटी मग?
म रस्सा असो म असं खेक आपलं खेकडाचा हा. अ बू म माप पण खेकडे आणल्यानंतर म्हणजे त्यां निवडायचं वगैरे मला नाही ते जमत सोडा खरं म्हणजे मी निवडून घेते म्हणजे ते ते काढून ते स्वच्छ करायच असते मधले पेंदा वगैरे ते धुवून काढायं असते ते तरी माहित असेल ते सगळं ते स्वच्छ करायचं वगैरे ते हेच्याकंडं करून घेतोय म्हण जे मधला पेंंदा असतोय आणि जी मोठी-मोठी नांगे असत्यात ती अं म खरं तर काय चुल्हित भाजून खायला छान वाटतं. चुल्ही मध्ये हो होय . ते आहे एक ते अ वेगवेगळ एक-एक पदार्थात तो जे वेगळा हे आहे ना ते एक वेगळंच अस ते, ते मोठे-मोठे नांगे असतात ना, असं एकदम चुलीत भाजून का नाही ते फडून खला, तेची आणि अम आपलं, मग अ आता इथे करताना मग कसं, इथं आता काय चूल वगैरे नाही, काय नाही म्हंटल्या गावी असलो आणि असलं की, मग तसं करतोय, इथं असलं की मग अ त्यातले लहान-लहान जे नांग असतात ना ते सगळं बारीक-बारीक, थोडसं आधी म्हणजे जरा-जरा असं असं बारीक करून घ्यायचं, आपलं हे च्यामध्ये, खलबत्त्यामध्ये आणि मग नंतर मिक्सरला लावायचं, मग नाहीतर काय होतं मे डायरेक्ट मिक्सरला लावाय लागलं की नाही, ते काही लईच वेगळं वाजतंय, मिक्सर पण सगळचं. मग थोडं-थोडंस असं आर्ध-आर्ध कुटून घ्यायचं त्याला. त्या छोट्या-छोट्या म ह्यासनी नांग्यांना, हं, आणि मग ते मिक्सरला लावायचं, बारीक करायचं. ते मिक्सरमध्ये आणि मोठी नांगी आणि जे मधलं पांढरं आपण जे पेंद म्हणतात त्याला, ते ना साईटला काढून ठेवायचेत. आपण हं, आणि ते नांग छोटे-छोटे बारीक, बारीक जेवढे ते मिक्सरला लावायचे. पाणी चांगलं उकळून घ्यायचं, गरम करून घ्यायचं आणि ते भांड्यातून मिक्सर म्हझ्याल्या काढायचं ते आणि त्याच्यात ते गरम पाणी वतलंस ना ते वरती त्याच्या ना, अ खाली त्याच्या जे उम अ कटिंग कटिण असते नांग्याच्यावरचं, ते खाली राहिलं जाते. आणि अ पाण्याच्या वरती थर येतोय बघा त्या नांग्यांचा ह्याचा, अ म्हणजे जे च्या मस मधला जो ते असं, ब हे असतोय ना त्याचा तो थर येतोय वरती, ते पाणी वतून आपण साईटला घ्यायचं. आमटीसाठी असं का नाही, ते दोन वेळा करायचं, जे तळात जे राहतं ना, म्हणजे असं कटिण असतंय, तुम्ही ओतल्यानंतर लक्षात येतंय तुम्हाला, असं पांढरळ फेसाळ भाग आल्यागत येतोय वरती, पाणी वतल्याव त्यात. मग तो साईटला काढून घ्यायचा आणि परत त्याच्या तळात, आणि जे राहातंय ना, ते परत एकदा मिक्सरला लावायचं. म्हणजे पूर्ण एकदम बारीक होतं ते, आणि आणि परत एकदा त्याच्यात तसंच पाणी उक कळेलं ओतायचं म्हणजे एकदम म्हणजे आपल्याला जेवढं ते हे पाहिजे, ते पूर्ण निघलं जातंय आणि अ... म आमटीमध्ये ते जात नाही, तसलं काय ते म्हणजे खर वगैरे काय जात नाही, ते पूर्ण साईटला येतंय ते. आणि मग काय आपलं नॉर्मली मसाला, एक थोडंसं असं जिरं, तीळ, थोडंसं खोबरं, काही जास्त नाही घा कुठलं चालतंय, नॉर्मली थोडच खोबरं घालायचं आणि मग काय, एक-दोन लसू सुनाच्या पाकळ्या, एखाद जरासा आल्ल्याचा तुट का घालून वगैरे, तेवढाच नॉर्मल मसाला, त्याला काही जास्ती मसाला कराय लागत नाही. तेवढाच थोडासा मसाला वगैरे घालून सरळ ती मग फोडणी द्यायची, आणि जे पाणी आपण काढलंय ना ते त्यात वतायचं नंतर, म्हणजे असं दाटसर होतोय आणि ते नांग ई आणि पेंदे त्यात टाकूनमध्ये शिजवून घ्यायचं. चांगलं, मग छान लागत ते, आणि असं अ घट घट्ट घट्ट वगैरे अस तेन होतं, चांगलं होत छान ते, ते असं मधून हम्म.
छान लागते, पावसाळात पण खायला.
आ, एक आणि ते ऍक्च्युली पावसाळ्यातच असतात, जास्तीत जास्त ते पावसाळ्यातच येतात. ते होय आणि ह्या दिवसामध्येच ते असतात, हे हो त्याला आणि छान पण लागतात. तर ह्या दिवसात म्हणजे तुम्ही काय म्हणजे तुम्ही काय, अस वेगळ्या पद्धतीने करता का काय अस म्हणजे तुम्ही कसं करता मग बनवता ते?
वेगळ काय नाही, आमची सासू सांगितली असंच करतावं आम्ही पण. आमचं पण तसंच तुम्ही कसं सांगितला, ते सगळं काढा मिडून आणता सगळं मग आमची सासू हातान चेचत्या.
बर हा म्हणजे तस म्हण त्यात लय लय अस की नाय चेचत बसल की, नाही तेवढी आपली पण एनर्जी वेस्ट त्यांन सगळंच वेस्ट, मग त्यापेक्षा काय करायचं. थोडं थोडस त्याला चेचायच म्हणजे सोडा त्याला आणि मिक्स मिक्सर ला लावायचं ते, बारीक होतंय होय. आणि मग त्याच्यात डायरेक्ट मग ते, गरम साईड ला काढायचं आणि गरम पाणी वतायचं त्यात
अ त्यांनी त्यांचं त्यांचं कसं? सासवांच हाताने केलेला चव चव वेगळ असते.
हा हा तो हा ते एक हे असतय सोडा. हा.
हा त्यांच्या असं मग त्यानी कसं करत्यात, चेेचत्यात सगळं ते नांगं अस सगळं बारकी बारकी बारकीे ते सगळं चेचत्यात चेचून ह्यांचं पद्धत वेगळं हाय, ते चेचून ते वेगरे देते सासू, मी आमची मम्मी सांगितल्या मी तसं करतो. तो.
बरं.
आई सुख सुख पण करते ते सुखं पण छान लागते. आमची नणंद करत्यात ते सुख कधीतरी, एकदा आलकणी आम्हाला आवडते नाही. पूर्ण करून घेऊन येतिया.
नुसत नांग्याच हे असतय बघा, हा खे हा खेकडं सुक करतात त्यांनी. आता हेच बघा मसाला सांगतो तुम्हाला
हा
हा जरा खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर
बर.
ती हे असं जरा टाकायचं, मिक्सर लावून घ्यायचं ते, सगळं मग तेल टाकायचं तेलात जरा लसूण चेचायचं, लसूण चिचुन ते तेलात टाकायचं आणि ते पिवळं पिवळ काढलं ते बघा आतलं मी ते, काय म्हणतात ते हा ते हाय बघा तेज्यात हा मेंदू असतय बघा ते, तेच्यात घालायचं. घालून फिरवायचं सगळं ते, फिरून झालं मग जर चटणी टाकायचं, नाही नाही मसाला टाकायच, मसाला टाकून मग ते चटणी टाकायचं जरा, पाणी घालून जरा सगळं फिरून घ्यायचं. फिरवून ते नुसतं असत्यात बगा खेकडी, खेकडी सगळं त्यात टाकायचं. टाकून सगळं असं फ्राय टाईप करून घ्यायचं ते. तेलातच सगळ, त्यातच नुसता जर यातच करून जरा नकळत पाणी टाकायचं, मग ते झापायचं तेज्यावर.
बर.
झापलं म्हणजे ते वाफनच शिजत्यात सगळं. शिजवून तेवढं सुक, मीठ टाकायचं, कोथिंबीर वरणं टाकलं भारी लागतय ते पण सुकं.
मी कधी ट्राय केलं नाही, पण मी नक्की आता सीझन पण चालू हाय. नक्की मी ट्राय करून बघेन तस, मग त्याच्यामध्ये ते शिजलं अ नांगी ती शिजली जातात म्हणजे आपण कमी पाण्यात ते वाफवून घ्यायचं फक्त
होय, हा. हा.. कमी पाणी घालायचं जरा. मग त्याच्यावर झापायचं, बारीक गॅस ठेवून ते शिजवून घ्यायचं त्यात जरा असं वाफ
हां मग त्याच्यामध्ये ते शिजलं जातयं पूर्णपणे
हा, हा. शिजतयं. पाणी अर्ध ग्लास असं टाकायचं, अर्ध ग्लास अर्ध ग्लास असं पाणी टाकायचं, अर्ध ग्लासतच शिजतयं तेज्यात. शिजून सगळं असं असं सुख- सुख-सुख असं वाटायला पाहिजे मग फ्राय- फ्राय सारखं वाटायला पाहिजे बघा, असं परत जरा शिजून घ्यायचं, जर तेल जरा जास्त टाकलं तर पण चालतयं.
तेच की नक्की, म्हटंल.
तेल पण जरा जास्त टाकलं तर चालतयं हं.. हं... टेस्ट लागतंय, तुम्हीं ते पिवळं असलेलं त्यात ऍड केला म्हणून समजून घ्या ते लसून घा टलं क नई त्यांनी तर टेस्ट लागते त्यजा हेनं.
होय का नाही म कधी असा सुखा ते हे म्हणजे मी पाहिलेत.. म्हणजे कोकणातल्या वगैरे भागातनी गेल्यावर पाहिलंय मी हे. पण म्हणजे असं ट्राय कधी केलं नाही, मी कधी बनवलं नाही ते. बनवलं ते असंच आपलं हं.. हा.
आता इकडं कोकण साईड ला आमची नणंद आहे वो एकटी. होय होय बेळगाव साईडला ची नणंद हाय मग त्यांनी करत्यात तिकडं खेकडी त्यांच्याकडे जास्त भेटत्यात तिकडं.
कोकणाच्या भागात त्या करतात ही रेसिपी, फक्त मला माहिती नाही म्हणजे ती कशी करतात वगैरे, पण माहिती नव्हती. हा.
हा आणि ते खायला पण खूप छान लागतंय वो, भारी लागतंय खायाला. असं तुम्हीं आमटीपेक्षा आवडीनं ते खाचीला असं लागतंय..
होय ना.
भारी लागत्यात ते, ते होय- होय भारी. तर एकदा ट्राय करून बघा की, असं. हा मला पण प्रेग्नेन्सी टायमाला त्यांच्या हातातलं ते खाऊ वाटलंतं तवा. तवा त्यांच्या घरी एकदा गेल तर, हा त्यांच्या घरी एकदा गेलंतो मी, तेनी मला करून दिलतीत. ते मग ते मला लई आवडलंत प्रेग्नेन्सी टायमाला मला आ मला पाहिजे होतं मग. तेनी मला करून घेऊन आलतीत हिथं खायासाठी ते, ते खूप छान लागतयं एकदा ट्राय करा. आतातर
घ्या आता सीझन पण आहे त्याचा आणि असं करून आता ते म्हणजे, नक्की सांगेन तुम्हांला कसं झालतं आणि काय, मला. वाटतंय फर्स्ट टाइम ला तसं काय तर माझं इकड-तिकडं होईल. पण नक्की कळंल तरि ना कसं होतोय तो पदार्थ.
होय, होय, होय, पहिला एकदा हे होतंय जरा. मग काही लागलं तर पण मला कॉल करून विचारू शकता मी सांगते.
तेच की असं म्हणजे शिकत- शिकत अश्या गोष्टी काही पण नवीन नवीन अशा अ भेटतात ना त्याच्यान काहीतरी अशा विचारूनच नवीन नवीन काहीतरी भेटतय, हो होय. नाही प्रत्ये असं म्हणजे प्रत्येकाला असं प्रत्येकाकडे वेगवेगळा अनुभव असतोय. मलाच येतं म्हणून अस नाही तर त्याला वेगवेगळा अनुभव असतो प्रत्येक पदार्थात
वेगवेगळं हो टॅलेंट पण असते सगळं असते प्रत्येकांच्यात वेगळंवेगळं काय काय तरं
वेगवेगळ असतय आणि प्रत्येकांच्या तर रेसिपीमध्ये खूप वेगळा असतय ते.
हो हा बर चालतय घ्या मग करतो मी.
काही तर भेटल. हो नाही तेच की, काही तर बोलल्यानंतर मला नवीन काय तर रेसिपी भेटली जरा, चालतय ठीक.
हा हा हा, चालतय घ्या करतो घ्या नंतर हा.
बर.
हॅलो हॅल, कॉल तुम्ही कट करा बघू मी कट करताना कॉल कट होईना.
माझा पण कट हुईना झालाय इकडून, कट हुईना झा नाही कॉल कट व्हईना झालाय तो, ती मिनटं चालूच राहायला लाल्यात